बोल तुमच्याकडे किती वेळा तुम्हाला फोन करायचा. तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं मी त्या तुमच्या मित्राला फोन केलेला.
बरं.
आणि. त्याच्याकडड नंबर घेतलाय तुमचा बघा का नंबर काय झालं मी गेलेलो फिरायला आता
बर कुठं.
आणि तिकडे बरकी कडे गेलेलो आणि तिकडे गेलो ना माझा फोन होता माझ्या किशात ती भिजलो भिजलो. मु मग पाण्यात फोन पडला बंदच पडला होती मग नंबर सगळ्यांच उडली त. आता मग नंबर तुमच्या मित्राकडे घेतला आहे ती आमच्या पण पोराला ह्याच्या्यात टाकायचं होतं. ती तुम्ही कुठली अकडमी लावलेली त्याच्यात टाकायच होत मग म्हणलंच विचारवं की तुम्हाला कसा रिझल्ट आहे ना इतर काय अकॅडमीत. कस काय असते किंवा पैश कस आहे ती कुठली चांगली आहे तुम्हाला जरा माहिती असलो तुम्ही ज शत्रात हायसा. मग म्हणलं आता माझा एक मित्र आहे त्याला लावतो फोन.
हा हा हा हा.
मग कुठली क कस किती फी आहे या अकॅडमीला.
अकॅडमीची फी नव्वद हजार रुपये आहे.
अरे बापरे बापरे बापरे येवडी फी.
त्यांच्याकड राहणं खाणं सगळं त्यांच्याकडे आपलं.
होय आणि खाण्यात काय काय असतंय त्यांच्या
खाण्यात काय त्यांचं बुधवारचं आणि रविवारचं चिकन ठरलेलं आहे ना मग बुधवार रविवारचं चिकन झालं बाकी काहीतर दिवस मग साध जेवण.
अहो आमचं पोरग आहे प्युअरव्हेज.
होय नाही तसं काही नाही तिथं व्हेज. पण आहे नॉन व्हेज पण आहे दोनी पण आहे. माहा खरे आहे तिथे असणे पण आपलं प्युअर व्हेज आहे काय तसं नसतंय. म्हणजे बुधवारच बुधवारच तुम्ही म्हणलं की नाही आम्हाला. नॉन व्हेज नको व्हेज पाहिजे व्हेजला म्हणे व्हेज म्हणजे बघा पनीर बिनीर असतं. आणि ते मला भाकरी दिली जाते बाजरीेची आणि..
इतर दिवस काय चपाती असते फक्त बुधवारचं आणि रविवारचं फक्त बाजरीची भाकरी आणि.. पनीर असत आणि आम्हाला नॉनव्हेज वाल्यांसनी चिकन असतं.
हो बाजरीची भाकरी म्हणजे लय पौष्टिकखाना आहे बरं का बाजरीची भाकरी. अहो मानाव ती माणसासनी खाल्लयावर.
होय, अवकाशाची मानवते अकॅडमीत पळून पळून
आओ आता आपल्याला, तुम्हाला मी एक सांगू का? असं दगडानं पण घाव घेतल्याशिवाय मूर्ती घडत नाही. त्याच्यामुळे कसं घावसा आहे. पाहिजे ते कुठलं ना काय ना काय तर सोसायला लागतं बघा. आता काय जरी केलं तरी आपल्याला बघा, कष्टाशिवाय पर्याय राहिलेला नाही आता. आणि आता ते तसल बंद झालं वशिलेबाजी तसलं आता सगळं सगळं काय असल रीतसर चालू झालंय, त्याच्यामुळे कसं
बर.
कष्टाशिवाय पर्याय नाय, आत्ताच्या युगात तरी.
होय.
होय.
मग कधी पाठवणारा तुमच्या मुलाला?
अहो आता पाच सहा अकॅडमी बघितल्यात्या आता त्यातली कुठली चांगली आहे आता किती बघायचं तुम्ही याला तुमच्या रेफरन्सनं आणखी एखादी सांगा, कुठली चांगली आहे. मग तिला जायचं त्या अकॅडमीत. तुम्ही आता ती हाय
आरसेजी अकॅडमी चांगली हाय.
हो आओ आम्ही ऐकलेलं, तिथलं ती सर आहेती ती काहीतरी महाराष्ट्रात एक नंबरला हाय. की भरती कवा त्यांची पाचशे एक पोर भरती झाली ती मागच्या भरतीत, अहो दोन हजार मुं बईत निघल्यालं आणि त्यांच्या एकट्या अकॅडमीचे पाचशे पोर वाहतेती. म्हणजे चेष्टा हाय होय. आणि आओ
नाही शिकवतात पण चांगलं, असं तस लेक्चर बेक्चर आणि सगळा विषय असतो पोलीस भरतीचा. टेस्ट वेळेवर जे अकॅडमी अकॅडमीचे सर जे टेस्ट काढतात ना, ती टेस्ट घेत्यात ना, मग त्याच्यावरती पोराला कळ तं की आपण कुठं हाय, काय केलं पाहिजे? काय म्हणजे असं तस असं असं
अहो त्यांचा कॅम्पस म्हंजे त्या अकॅडमीची रनिंगचा ग्राउंड आहे वाटतं. ती काय तर पंचवीस का तीस एकर ग्राउंड आहे त्यांचं.
होय.
हो आणि ती सर वाटतं महिन्यातनं एकदा ट्रिप काढत्याती, केदारनाथ तिकडं हेलिकॉप् टरनी पोरासनी नेत्याली तेबी आम्हाला कळलय.
होय.
आहो आम्हालापण जायचं हाय आता केदारनाथला पण काय करायचं पाऊसच आपल्या इकडे जाम हे, आता जाऊ शकत नाही. आ आओ भर पुर आहे आमच्या इकडं आणि आम्हीही पण बुक केलेलं आहो मधी सात हजार रुपयच तिकीट विमानाचं पण बुक केलेलं. पण काय ते झालंच नाय. पावसामुळे कॅन्सल झालं उद्या आता आता उद्या जाणार आणि आज रात्रीपासून एवढा पाऊस पडाय लागला मग त्या दिवशी जाणार त्यादिवशी आओ राहनातलं काम निघलं. मग टोकायला आता पाऊस पडतोय तर टोकायला गेलो.
बर मग टोकलात. तुम्ही टोक टोकणा म्हणजे काय हा विषय?
आओ टोकण्या म्हणजी पेरणी हो पेरण्या. आमच्या इकडं टोकण म्हणत्यात त्याला.
अच्छा अच्छा अच्छा, मग काय मग काय टोकलं?
आओ एक एक्कर आमचा भुईमूग हाय आता.
बरं.
आणि पाच एकर सोयाबीन केलंय.
बरं..
आता ती सोयाबीन आता पैसे व्हतील बघा चांगलं.
म्हणाल्यावर लेका लय पैसे तुम्हाला येणार.
अहो केडीएस केलंय. डबल द दु दुई बघली टोकलय त्यामुळे काय विषय येत नाही बघ आता आणि त्याला आपण फवारणी फिवारणी काय तसले करत नाही नुसतं
आपल्यानंतर आता तर तुम्हाला मग एल आई उत्पन्न होणार
आऊ उत्पन्न झालंच पाहिजे आता हा पड वाढतंय का बघा तुम्ही सांगा खत किस्ती महाग झाली. कायदा नाही नांगरनीचा दर कुठं पोचला असल्यातन परवाडलं पाहिजे का नाही. आता असलं काय ना काय तर अडचाली पीक घ्यायला लागते बघा.
हो
आता बघा की तुम्हीच बघा तुम्ही आता तुम्हाला हाय जराची
सोयाबीनला आपण जेवढ खर्च घालतो तेवढा खर्च निघतो का सोयाबिन काढल्यांतर
अह का म्हणून तर तिकेडीएस लावलंय निघायसाठी
हा का बाकी म्हणजे सोयाबीनच्या जाती वेगवेगळ्या आहेत का?
अह हा मग ते केडीएस म्हजे काय आहे केडीएस म्हणजे ती होती आपल्या कमर छाताळा इतकं सोयाबीन येतं.
बरं बर बरं
आणि त्याला शेंगा पण लय भरपूर आहे त्या बघा एक शंभर दीडशे शेंग लागते एका झाडाला त्याच्यामुळे ती उत्पन्न पण जाम होतं बघा अह आम्ही
अव शंभर दीडशे एवढ्या शेगा लागतील ते का तरी
आव लागायला काय ना काय झालं झाड डाकछातडा इतक येतं पण तेवढं नाही आला. काय झालं हो बु बुडक्यापासून शेंग जी चालू हो त्याच्या पाक शेंड्या पर्यंतच्या
काय बोलताय म्हणजे असं मुळापासन येताती का काय?
अहो मुळापासून कशा येतल्या बोडक्यापासून म्हणतय आम्ही मुळापासना ही येणार त्या पण ती आला ती उलट झाड लावाय लागेल.
हो का तेच नाही आम्हाला काय माहिती नाही ना, त्यामुळे आम्ही आपलं तुम्हाला विचारलं हो,
अहो मागच्या वेळी आम्ही नुसतं वीस गुंठ केलेलं सोयाबीन काय म्हणता ओ मला अकरापोती सोयाबीन झालं आज तगाय तर आम्हाला कुठलं सोयाबीन एवढं झालं नव्हतं.
म्हणजे याच्या आधी तुम्ही साधं सोयाबीन करत होता का?
नाही नाही सोयाबीन आम्हाला ती परवडत नव्हता आम्ही आपलं भोईमुग टोकायचो घरातलं बी काढून त्याच्यामुळे मग भुईमूग शेंगा चा विकायचा वल्या वळक्या दोन्ही पण आणि बगवायचो आपला खर्च कसा तरी आता काय करता महागाई मुळ काय सूचना झालय. खत टाकायची म्हणलं तर लय अवघड झालय बाबा अहो काय तुम्हाला सांगायचंय ती लागवडीच एक पोता अडीच हजारला झालंय आता पर कुठलं म्हणून टाकायचं.. पहिले पाच सहा हजाराचा डोस टाकला की भागायचं आपलं एकराला आता आ तीस हजाराचा लागवडीचा डोस टाकला तरी पंधरा पोती आली ती
होय.
हा पाच एकरला टाकायचा म्हणजे काय हो ती पाक शितोडा टाकल्यागत झालं.
नाही बरोबर आहे त
काय ऊस पण बराबर येत नाही ती आता पाणी पण बघा न आता लावायच तर सोयाबीन काढूनचस लावायच दिवाळीच्या अगोदर दिवाळीत वतेरी बघा त सोयाबीनाच पैसे आता पैसेच सपल आहो सगळ म्हणलं आता ऊस लावायचा लेट आता ऊस लावायला बी किती लागेल बघा एक तीस चाळीस हजारचं बी लागेल, माणसांचा खर्च, परत लागवड टाकाय लागतीया. काय खर्च सगळाच हाय हो शेतकऱ्याकडच सगळीकडन मरण झालंय आता
हो हो त्याच्यामुळ जास्त जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करू लागला हल्ली
अहो आत्महत्या म्हणजे करणारच की हो कर्ज झालंय नी कर्ज झाल्यामुंळ कर्ज झालं तरी काय प्रॉब्लेम नाही बघा हो का ऐका आमच्यावर पण आम आमच्यावर पण कर्ज हाय आम
आपण एक अ सरकारनं चांगलं केलंय ना
हा सरकार चांगलंच हाय की ओ शेवटी ती सोडा पण आत्ता शेठ काय झालंय विषय हे शेतकऱ्याच कर्ज असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण निसर्ग पण साथ दिना हो शेतकऱ्याला त्याच्यामुळ मग घोळ होतोय आता बघा. आपण कर्ज घेतोय, पीक पीक विमा कर्ज, पीक जी पीक पिकच्या जीवावर आपण ज्या कर्ज घेतो तीच पिक पाण्या विना वाळून जगतयं मग ती कसं शेतकऱ्याच परत हवालदिन होती हो त्यामुळच
हॅलो
हा
आवाज येतोय का?
येतोय की बोला
हा तेच की म्हटलं विचारावं तुम्हाला काय नायं बाकी
बाकी आहो काय आता तुम्हाला सांगायचं शेतीत काय परवडत नाही म्हणून पोरासनी सांगितलंय जॉबचं बघा. म्हणून त्याला अकॅडमीला टाकायच आहे, बाकीच काय नाही बघा आणि तुम्हाला विचारलंय आता ती बघतो जाऊन ती कशी आहे अकॅडमी आणि मग तुम्हाला सांगतो.
तुम्ही एकदा गाठ घेऊन या तिथन जाऊन
बरं बघतो आणि तुम्हाला लावतो मी फोन परत नंतर आणि जर त्यालाच आपण नंबर पाठवीतो तुम्हाला पोराचा त्याच्याबरोबर पण जरा कॉन्टॅक्ट साधून त्याला जरा सांगा कसं काय असतय काय हा, हा चालतय की ते मग काय म्हणताय आणि किन बाकी
काय नाही बघा तिच की म्हटलं सांग विचारवं ती कस असतय सोयाबीनच काय केडीएस काय तो म्हणला की केडीएस काय असत
बरं ठेव का मी
चालतय चालतय ठीक